टाइम झालाता वाटतेय
बारा झाले होते का?
हा
अच्छ 'अच्छा -अच्छा माझं गाव कसे आहे नागपूरहून वन फिफ्टी किलोमीटर आहे
हो का!
हा, आधी नागपूरहून जर तुम्ही निघला तर मोदा मोद्या नंतर भंडारा भंडाऱ्यानंतर तुमचं तुमचं फिरून मग तिरोडा.
हो का म्हणजे रिमोट, गाव ये की कसं आहे मगं तिथं रेल्वे वगैरे येते का?
नाही माझ्या गावाला कसं आहे तिरोड्यावरून दहा किलोमीटर आहे साकोली रोडवर. ते रे ट्रेनच्या सुविधा ना तिरोडा सेंटर पडते आम्हाला तालुका. इकडे मग जंगल होते नागजीरा नागजीरा या फॉरेस्टचा ऐकलं असेल ना तुम्ही?
अ नाही गड्या मी तर नाही ऐकलं.
हा ते नागझिरा जंगल आमच्या ह्याच्यामध्येच येतंय एरियामध्ये. हा इकडे पण फिरायसाठी खूप प्लेसेस आहे म्हणजे शाणपूर आहेत इथनं थर्टी फाईव्हिलो थर्टी फाई थर्टी थर्टी फाईव्ह येथे. तिकडे रमरम आणखी म्हणजे मग एमपी लागते रमरम वगैरे चालू झालं तर, आणि मग माझ्या एरियामध्ये ते चोरखोमार आहे, बोदल कस्ता आहे, नागझीरा आहे, आणि मग थोडा समोर गेला ती मांडूदेवी आहे गोरेगावजवळ तिकडे गेलं तर आमगाव आमगाववरून अ- कचारगड, अ -हैदराफॉल मग थोडा अजून तिथून हैदराफॉलवरून थोडं कचारगढा वरून थोडं समोर गेलं तर वीस किलोमीटर पुन्हा डोंगर गाट पडतेय. अ छत्तीसगडचं नाही का, माताच मंदिर आहे इकडे भरपू पूर्ण प्लेसेस आहे फिरायसाठी.
आमच्या इकडे ते याच्यामध्ये येते काय नाव ये ग त्याचं ते हम्म, अमरावतीमध्ये येते बघायला काहीतरीच नाव आहे.
काय?
पॉप्युलर जागा आहे थोडी.
हा अमरावती म्हणजे चिखलदरा.
हा चिखलदरा बस तेवढंचय ती जवळपास बाकी जास्त काही नाही आमच्या इकडे.
अमरावती किती पडते वाशिमवरून?
अमरावती जवळय येथून तरी पण पडतं असल शंभर समथिंग पडते.
अच्छा! म्हणजे दोन तासाचा रन आहेच.
हा अको अकोल्यापेक्षा थोडंस लांबे.
हा ओके अकोला किती पडतो? अच्छा! म्हणजे जवळ आहे अकोला.
हम् अकोला रोडनचय आमचं म्हादेगाव येकीनी
हा
इथूनच जाते अकोल्याच्या बस वगैरा.
हवं काय?
हा अकोला फाटाच आमचा ये नावाचं ये तिथं. तिथं बस वगैरे थांबतात का? बाकी मेन रूट तेचय अकोला आणि एक संभाजीनगर असा
अच्छा! आता मला नाही का मला दोन तीन एक तर साकोली नॅशनल जो हायवे नॅशनल हायवे म्हणजे कोलकाता हायवे आहे ना तिथून पण थर्टी फाइव किलोमीटर पडतो अंदर माझं गाव.
आणि इथून अ, गोंदिया रोडवर पडतो नागपूर वरून जर आलेला भंडारा, तुमसर, तिरोड य आरडवरून पण दहा किलोमीटर पडतो विरशीवरून चार किलो म्हणजे विरशी फाटा पडो एक तिथून माझं चार किलोमीटर आहे अंदरगाव. आता इकडून गोरेगाव वरून पण आलं तरी अ रोड आहे. मेन रो तिन्ही चारी बाजून माझ्या गावी येता येते इकडे.
बरं आहे मग ते ते काही ताणच नाही रोडचा हा, हा काही टेंशनच नाही. बाकी इकडं नाशिक वगैरे पण चांगले आहे बरं, फिरायला जागा मस्त गड वगैरे आहे तिकड.
हो आता तिकडे कधी चान्स मिळाला तर येऊ आता बघू आता काय होते तर प्लॅनिंग. आधी जॉब मिळाला की बघतो मग. आणि मला नाही का ते तू काय म्हटलं?
कशाबद्दल जॉब वगैरे चालु आहे सर.
माझा आता ते पॉलिटेक्निक कंप्लीट झाला तर मी बघत आहोत ज्युनियर इंजिनियर म्हणून.
हो का माझा एक मावशी तिचा मुलगा आहे बघा ते काय म्हणतात ना हंगरी मध्ये सुधा
कुठे?
हॅगरी.
हे कुठे आहे?
अ... यार मला गावाचे नाव नाही आठवत लवकर लवकर ती नाही का आपलं युरोपमध्ये युरोप.
अच्छा!
हा त्यांना पण पॉली वगैरे टेक्निकल सगळे केलेले ते नाव वगैरे हे करते ते बघावे लागेल, कंपनी मार्फतच लागलेलं आहे ते. त्याला दीड लाख रुपये पडते मंथली.
बरे बापरे म्हणजे चांगला आहे पॅकेज.
नाही तसं पाहिलं तर तिकडल्यासाठी नॉर्मल आहे, पण आपल्यासाठी जास्तच आहे.
हा दीड लाख म्हणजे चांगला आहे ना पॅकेज, इथे म्हणजे चाळीस पन्नास हजारांनी करण्यापेक्षा तिथला पॅकेज बरा आहे.
हा त्याच येणे जाण्याचा खर्चला लय लागतो बंद्याला येतच नाही मग ती इकडे.
तिकडे बर मस्त आहे.
हां पॅकेज इयरलीचा जास्त पडत असेल ना मग.
हा म्हणजे अ पकडा आता म्हणजे बारा बारा आणि सहा अठरा अठरावीस तर पकडाचं पडायचा वीस पकडून चला इयरली वीस पकडा. म्हणजे ते टीएडीए पकडून सगळं अलाऊन्समेंट वगैरे पकडून
हां हां.
वीसचा पडा पण बर आहे ना.
हो पन्नास हजार एक तिकीट फ्री असते त्याला वर्ष त्यातून बाकी मग पन्नास हजार रुपये प्लेन चे समजा एका टाईमची जायचे, तरी पण परवडते ना. हा पण येणं जाणं पुरत नाही ना.
हा येणे जाण पुरवत नाही तिथं. एक लाख रुपये त्याचे जातं तिथे.
हां एक व समजा वर्षातून एक फ्री असते ते मांग फक्त भावाच्या लग्ना आला तिच्या.
हा.
बस बाकी आता यायचं नाही त्याला सध्या तरी.
अच्छा! ते चांगलं आहे ना मग त्यांनी असं उन उन्हाळ्यामध्ये कस तो आपला हे राहते समर सीझन त्याच्यामध्ये ऑफर सुरु राहते ट्रेन मध्ये म्हणजे समर मध्ये मॅक्झिमम लोक ट्रॅव्हलिंग नाही करत. आणि करतात पण नाही तर मग हा आता जो सुरू आहे ना पाण्याच्या मोसम तेव्हा. तेव्हा म्हणजे ते ऑफर सुरू राहते माझी एक फ्रेंड होती नागपूरला ती सांगत होती मला. ऍक्च्युली माझे जे माझे बॅच बॅचमेंट लोक इथे गेले होते. गली बॉईज आहे पण बॅचमेट त्यांच्या म्हणजे एरिया दुसरा पडते जस माझा मंडई चौक आहे त्यांच गांधी चौक आहे. तर ते गेले होते गोव्या दोन वर्ष आधी तर ते मला सांगत होत धीरज तो पंजाबी आहे बा बोलले दादा नाही बोले फिर. प्लेनचे हमारा एक करणा था बोले ट्रिप गय बोले ऑफर चालू बोले सिक्स्टी परसेंट फोर्टी परसेंटे मे गये बोले ओ और बाय ट्रेन रिटर्न आये बोले, बोला अच्छा हुआ मरेको मालूमच नही था. तर माझी ते फ्रेंड आली म्हणजे माझ्या एक्सिडेंटच्या वेळेस ती सांगत होती. ते हो कि म्हणे ऑफर राहते म्हणे तर होऊन जाते म्हणे म्हटलं बढिया हे.
हो ना प् ते
तर आता आपण त्याच्या बाय मी कसं आहे बाय ट्रेननी ट्रॅव्हल करतो टू व्हीलर किंवा बाय कार.
हा.
आणि मॅक्झिमम कार किंवा बाईकनी ट्रॅव्हल होते माझा कुठे पण जायचं असलं तर. आणि नागपूरला तर असं म्हणजे वाटतच नाही काही मला हप्त्यातून वीकली म्हना किंवा पंधरा. पंधरा वीस दिवसातून येणं होतेच होते कॉलेजच्या कामानी म्हणा किंवा आजार.
हा जवळ कोण आहे ना ते आम्हाला दोनशे
नाही मला ऐथून बरोबर वन फिफ्टी किलोमीटर सिक्स्टीच्या स्पीडनी माझ्या गाडीनी. बरोबर अडीच तास लागतात.
हा.
हा
आमच्या इथे दोनशे सत्तर पडते की अ नागपूर समजा.
हा ओ के म्हणजे अडीच तुम्हाला पण चार तास सिक्स्टीच्या स्पीडनी.
थोडं जास्त आहे बघतं
हो, बरोबर. म्हणजे शंभर किलोमीटर जास्त आहे इथंन दीडशे तिकडणं अडीचशे बकडा.
हा अडीशेच पकडून झाला समजा.
हा.
हा.
मग आमचं कसं आहे नागपूर येतो आम्ही दीडशे किलोमीटर पण नापूर जसं म बडीला वैर जर जायचा प्रश संघ आला तर मग तिकडे आणखी किलोमीटर वाढतात.
हा हो ते पण आहे, फिरून यायचं समजा कुठे जायचं गावाला दुसऱ्या बाजूला.
थर्टी फोर्टी किलोमीटर होनच जातो, आणि नागपूरला जातो आपण मी तर पकडतो दीडशे दीशे तीनशे वापस. पण शंभर किलोमीटर अदर गाडी फिरतोच फिरतेच फिरते. एक त्या फ्रेंडकडे जाणं होते.
हम् हम्.
आसा
बरं आहे, नागपूरला कसं आहे माहितीय का आपल्या इथं समजा विदर्भामध्ये चांगलंच आहे. तुमचं मला वाटं विर्भच येते वाटते.
हा हा हा विदर्भच येते.
हां ती पण लँग्वेज थोडी डिफरंट आहे तुमची थोडी, आमच्या इकडे थोडी अलग आहे.
लँग्वेज आहे, गावठी पण आणि माहितीय का इकडे मेन म्हणजे हिंदी चालते माझ्या एरियामध्ये म्हणजे पोवार लोक आहेत ना माझ्या एरियामध्ये.
हो हो हो ते पण आहे.
पण थु
त अस हा. मग त्याच्यामध्ये पण आणखी डिवाइड झाले आहे, जसे खेडेगाव पडले आहेत ना, काही एमपी साईड म्हणजे एमपी बॉर्डरवर हा महाराष्ट्र बॉर्डरवर खेडे खेडेगाव हाय, एम बि बॉर्डरवर खेडे दोन्ही बॉर्डर लागून आहे हा आम्हाला हॅलो हा आता तिकडे मग लँग्वेज चेंज होते. मग हिंदी थोडीशी वेगळी होती, एकदम गावठीपेक्षा गावठी, मराठी एकदम गावठीपेक्षा गावटी म तिकडे आपण कसं म्हणतो, खातावर रेवा तिकडे खाल्लू बिल्लू सुरू होतय.
हम् खाल्ल खाल्ले काय करायला? आसं आमची थोडी नागपूर साईडला भाषा आहे आमची थोडी समजा ती अरे तुरे करतो ना, आपण काय करायला? रे कुठे गेलता रे असं.
कॉमन आहे ते माझ्या गावी पण मराठी एकदम गावठी बोलते, पण मी म्हणजे बाहेरच राहिलो आधी लहानपणीपासन तर मला मराठी येते चांगल्याने म्हणजे प्रॉपर हाय ते.
आणि बाकी निना आणि
कस आहे गावामध्ये आ मी तुमच्याशी बोलतो तर, प्रॉपर बोलतोय, गावामध्ये गावाच्या हिशेबानीच बोलावं लागतय.
हो ते पण हे.
मग नाहीतर आपण एकदम आता जसं मी इथे बोलत आहो ना समोरच्या. किती तो विचार करताय बापरे, एवढं म मी राहिलो बाहेर तर मला माहिती हाय. आस हाय. ते म्हणतात पण मला तू, म्हणजे मी आधीपासनच बाहेर शिकलो ना लहानपणीपासनच तर मला म्हणजे माहित ती या लोकांशी काय कस बोलायच, कोणत्या एरियामध्ये काय कोणती लँग्वेज चालते तर ते चिलवालं काम हाय आस आणि मॅक्झिमम लोक आता माझे जे इकडचे फ्रेंड होते ना, त्यांनी नागपूर कधी बघितला नव्हता लहानपणी तर हा चल रे भाई अनिकेत, मला अनिकेतच बोलतात निकी नेमनी म्हैसल त्यांना सगळं फिरवलं तर, ते पण आता होऊन गेले ऍडजस्ट सगळे आता माझ्यापेक्षा नागपूर त्यांना जास्त माहित. ते ते नागपूरला लोकल झाले, तर जॉबच्या मनाने म्हणा किंवा एज्युकेशनच्या हिशोबाने
होव तिकडे जॉब पण येत नागपूरला चांगलं असत्यात.
हा आहेत पण थोडं पेमेंटच्या इशू आहेत, आम्ही एवढं शिकलो शिकून पण तरी सतरा हजारच्या वर पेमेंट नाही अठरा हजारच्या वर पेमेंट नाही, थोडा तेच मी विचार करतोय आता.
नाही ती प्रॉब्लेम तर सगळीकडेच आहे बरं, गावागावाला, शहरा शहराला, पेमेंट कमी पडते खूप
तेच आहे ना आणि मग अदर अदर स्टेट मध्ये आहे पेमेंट, पण तेच थोडं जायला विचार येत हाय.
हो ना राहिन खाणं, वगैरे त्याची भाषा ऍडजस्ट होणं, आपल्याला थोडं प्रॉब्लेम येतात तेवढे
प्रॉब्लेम येतात. तेच थोडं आ बघत आहो मी आता हार्डली आता अन् मॅ माझ्याकडे आता प्रोग्राम आहे ना, काका वारलेत तर चौदावीचा प्रोग्राम झाल्यानंतर, थोडं दोन चार दिवसान मी विचार करतो. आणि नंतर डिसिजन घेऊनच घेतो म्हटलं, झालं ना आता पण आठ ते दहा दिवस झाला माझा पण रिझल्ट झाला आता पॉलिटेक्निकचा
हुं हुं.
म्हटलं मग. तो आता स्टडीचा थोडा विचार केला तर म्हटलं, पुन्हा दोन वर्ष द्यावं लागेल, कारण की माझा एक्सिडेंट झाला होता तर मला पूर्ण असं झिरो पासून स्टार्टिंग क करावं लागेल.
हा ते जॉब सर्च करत राहायच्या, आपण जॉब सर्च ॲपवर वगैरे मिळाली तर मिळाली चांगली नोकरी, हम् त्याज स्कॅम खूप होतात पण
हा तीच माझा फ्रेंड पण म्हणे, दादा म्हणजे हिंदी बोलते तो अ मोमेडियन हाय. म्हणजे कॉले म्हणजे पॉलिटेक्निक चा बॅचमेट हाय, अंकित बोले कस आहे बोले आप पण तो लॉग इन वगैरे करलेते बोले, साला आपने को साला अलग परेशान करते है बोल्या फिर साला ओ थोडा काही काही जगा असा आहे त्याला रजिस्ट्रेशन फीस वगैरे पे करणार आहे त्या बोल्या. थाउजंड भर दो थाउजंड भर दो हंड्रेड भरो साला हो काम आपनेसी नहीं हो पाया, बोला म तो पैसे तुम कॉल म बोला पैसे काहीथ वेट करता नाही.
आपल्याला अवघड जाते ना मग. म्हटलं आपण जॉब सर्चिंग करता मग. आपणच तेजे पेम म्हणजे रजिस्ट्रेशनचे पैसे भरा. ते मग बरं नाही वाटत.
ते स्कॅमच असतात. ते जेवढे पण येतात ना, असे रजिस्ट्रेशन पैसे मागतात.
हा.
ती स्कॅमच समजायच. तिला हातच नाही लावायचं लामच.
ऍपच ते अनइन्स्टॉल केला. आधी सॅमसंग मध्ये होता. मग इथे अनयुनस्टॉलच केलाय. अन्
अच्छा.
माझी फ्रेंड पण, म्हणजे ते नाही आता, ऑनलाईन वर्कवाला खूप किस्से सुरूय.
हा, हा. हो, ते काय?
ती पण म्हने मला सिक्स -सिक्स थाउजंड पे करना पडेंगा बोले.
बोला मेरे को जमता ही नही, और अभी फिलहाल तुम तुम्हारे को तो मालूम हैं बोला मैं राई फिर ऑपरेशन हुवा तो नही होताय बोला उसने, अगर फ्री मे होऊगा ते ठीकय नही तो नही.
नाही. ते पैसे देण्याच न मग नंतर कमवायचे. काही गॅरंटीच नस
काहीच नाही ना. आणि तेच असते आणि त्यांच्या मेन तेच असते उद्देश. की हे अ मार्केटिंग. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट घ्या आणि तुम्हीच सेल करा.
नाही ती कसं होती माहिती काआता आपण घेतली प्रोडक्ट पण आपल्याकडून कोणी घ्यायलाच तयार होत नाही. कारण तिची क्वालिटी कंपनी हा, असं होते.
तेचय. त्याच्यामुळे थोडा विसारच येतो.
हा ते म्हणतात की, जसं तुम्ही वा अजून घेत गेली की, पेमेंट वाढते वगैरे बोनस भेट ते पण ते विकल्या जात नाहीत ना. हं. नाही - नाही ती स्कॅमचय ती. असं
हां.
आणि ते प्रोडक्टची किंमत पण खूप राहते. लिमिट